हॅल काय सखी कशी आहेस तू.
एकदम छान तुम्ही कशा आहात
मी पण छान मस्त.
हा काय म्हणतोय तुमच्याकडे पाऊस पाणी.
अगो केवढा उन्हाळा होता या्या वर्षीचा म्हणजे एवढा उन्हाळा. जेव्हा जाणवायला लागला मग आम्ही सगळे गप्पा मारत होतो की नाही या वर्षी पाऊस चांगला पडेल बर. का? म्हणजे आम्ही म्हणायचो की ज्या वर्षी उन्हाळा खूप असतो ना त्या वर्षी पावसाळा पण म्हणजे पाऊस. पण क काय अगं पावसाला सुरुवातच किती उशिरा झाली आणि झाली तर झाली तो पण असा अगदी येतो जातोय येतोय जातोय असं पाहिजे तसंपावसाळा नाही या वर्षी अनुभवायला मिळत तुमच्याकडे कस आहे पाऊस
तेच ना आमच्याकडे तर कडकऊन पडलय आणि कालपासून थोडस म्हणजे असं दमट वातावरण झालंय आणि काल रात्री थोडस सुरवात झाली पण ते एक बारीक सरी अगदी म्हणजे जोराचा पाऊस आपण असं नाही की धरती थंड झाले शांत झाले गार वाटतेय असं नाहीय अजून म्हणजे गरमच होतय पण आणि मुसळधार पाऊसच नाही अजिबातच आणि आता म्हणजे आभाळ तर आहे पण पावसाचा पत्ता नाही आहे थोडस सकाळी पडलं जसं बारीकस थोडीशी रिमझिम रिम झिम आता अजिबात पाऊस नाहीेय
अगं सकाळी मी ऑफिसला जायला निघाले ना तर आताक काल परवा थोडाश अगदी सरी म्हणतो ना त्या सरी यायला सुरुवात झाली होती मग काल तर काय रेनकोट वगैरे नेलेल नव्हतं मी आणि आज नेमकीे गाडी खराब झाली माझी मग मी ऑटोनेच जायला निघाली. मग म्हटलं चला एक छत्री ठेवूया सोबत कारण आता पावसाळा सुरू झालाय सो आता वाटतय की येईल म्हणून आणि आपण बातम्या आपण बघ. तोय तशा मग त्यासाठी मी छत्री ठेवून घेतली. हो हो छत्री ठेवली बॅगेत पण कसल काय ग पाऊसच नाही आला.
आणि काय जरा भिजायचं पहिल्या पावसात काय होतंय जरा म्हणजे ऑफीस ला जातानांनाही पण ऑफीस येताना भिजलो तरीते. तेवढ्या पावसाचा आनंद घेता येतो की
अगो पण त्या छत्र्याहीं पडल्या ना आठ नऊ महिन्यापासून मध्ये त्यांना म्हटलं आता काढूया थोडस. दाखऊया त्यांना बाहेरच वातावरण पण कसलं काय?
अ ह काय नाही हो आताच झाला चहा. आणि म्हटलं आता निवांत बसले तेवढेत फोन म्हटल करूया आठवण आली तर तुझी म्हटलं लावावा फोन बघूया काय म्हणतय
झ पासून तुजी आठवण येत होती मी तेच म्हणलं आता करू उद्या करू पण बघ ना ग वेळच भेटत. त नाहीये.
नाही ना आपल्यावर नेहमीच काम असत. कामामध्ये आपण अडकून राहतो कधीतरी भले आठवण नस ते कधीतरी केले तरी माणसाच्या लक्षातरीेतो ना म्हणजे आपल्याला करायचंय फोन किंवा काय असं बाकी ठिकआहे मग पावसाळ्याची तयारी बाकी पावसाची तयारी काय
काही नाही आपल्या इकडे काय पावसाची तयारी असणारे अरे किलं ना आपलं अगं कसलं काय घ्यायचं तेच आता मागच मीच सागितलं नाही का तु मागच्या वर्षीच परत काढल मी कारण मागच्या वर्षी पण अस खूप ब म्हणजे पाहिजे तसंच बाहेर जाणं पण माझं झालं नाही आणि पडलेलंच. म्हटल्यानंतर आता चला मग तीच वाट बघत होते मी पण नाही अजून तरी आमच्याकडे काही खूप पावसाळा सुरुवात झालेला नाहीये अजून
नाही आमच्याकडे नाहीये. त्याच्याकडे तर अजून पण म्हणजे गरमच खूप होते. म्हणजे असं गारवा पण हवेत म्हणतोय ना. असाही प्रकार काही नाहीये फक्त काल रात्रीपासून थोडस अस पाऊस म्हणजे रिमझिम झालाय. बस,, त्याच्याने उलट अजून जास्त गरम होतय.
हो ना. आणि पाऊस पाहिजे ग शेतकऱ्यांसाठी. म्हणजे शेतकरीच नाही ग पण तो तर जगाचा पोशिंदा आहे, तिकडे तर पाऊस गरजेचाच आहे, पण सगळ्यांच्याच दृष्टीने जर आपण म्हटलं ना. हे ग्लोबल वॉर्मिग वगैरे झालं. हे पर्यावरणाचे एवढ्या समस्या. दिसतं आहेत की तिथे बघितल्यानंतर लक्षात येत, की का असं ऋतुचक्र एवढं बिघडलं हे निसर्गाचं, म्हणजे नेमकं काय कूठं?
ब, हा मी तेच बोलणार होती बिघडलंय की बिघडवल.
हा.
ह, ह, हे, ह.
अगदीच, काय वाटतं तुला याबद्दल
मला तर असं वाटतं की आपणच आपल्या पायावर कुर्हाडं मारल्यासारखं झालंय. पण आपण प्रगतीच्या दिशेने जाणार म्हणजे, जाताना पर्या ववरणाची मैत्री नाही केलेली आपण म्हणजे निसर्गाची मैत्री नाही केलेली.
हो, दी.
विरुद्ध आपण काय कायऽऽ गोष्टी केल्या त्याचे परिणाम आता आपण भोगणार आहोत, आणि आपल्या पुढच्या पिढीला भोागावे लागतील.
अरे बापरे! म्हणजे जितक्या वेगाने आपण प्रगऽऽ प्रगती करतोय तितक्या वेगाने आपण अधोगतीकडे चालोय असं वाटतंय मला.
हा मला एक तसच वाटतं,, कारण जर आपण निसर्गाचेऽऽ अऽऽ म्हणजे अ त्याच संरक्षण आपण नाही करू शकलो. तर आपण त्याच, म्हणजे हे पण नाही, करावं ना तीच, नूकसान ही नाई करावं, असं मला वाटतं.. आपन, आपल्या ऽऽ प्रगतीसाठी आपण त्याच नुकसान करतोय आणि आता ऽऽ तेच ऋतचक्र बदललंय तर आपण त्यालाच दोष देतो.
तेच ना,,, ए तू मंदिरात वगैरे जातेस का ग आता आधी तू म्हणजे रोज जायची ना आपल्याऽ. जेव्हा गप्पा व्हायच्या तेव्हा, ती रोज बघ संध्याकाळ झाली की मंदिरात जायचऽऽ.
हो,, मी अजून पण जाते, हो, हो मी अजूनही जाते.. जाते तेवढं संपलं मला माझा ही वेळऽ. जातो, आणि म्हणजे देवाचे सानिध्यात आपले पाच दहा मिनऽऽ. रमलं की मनही प्रसन्न होत, बर वाटत ना आपल्याला पण,. आणि रोजच्या रुटीन पासून थोडस वेगळं, पाच दहा मिनटं स्वतःचे स्वतःला द्यायचे.. आपण फ्रेश होतो ना तेवढंच..
अगदीच,, हो,, ते आहे म्हणा,, माझे सासरे पण नित्य नियम म्हणजेऽऽ ते संध्याकाळी, संध्याकाळ झाली की नातवाला घेऊन मग जातात फिरायला. दोघांचं छान मस्त चहा वगैरे घेतात यावेेळी आणि तेही निघतात. आणि अ ऽऽकस मुलांसाठीऽऽ पण गरजे आहे गं म्हणजे आताचे जे मुलं आहेत ना तू बघ ना म्हणजेऽऽ काय म्हणतो आपण त्याला अ ऽऽधार्मिक त्या वगैरे या गोष्टी राहिल्याच नाही त्यांच्यात.
धार्मिकता म्हणण्यापेक्षा ना आध्यात्मिक म्हणायला हरकतऽऽ नाही आहे आणि मी तर अ म्हणजेऽऽ मी तर असं म्हणेन की तुझा मुलगा खूप भाग्यवान आहे की त्यांनाला त्याच्या आजोबांचीऽऽ साथ मिळते, आताच्या ह्याच्यामध्येऽऽ म्हणजे अऽऽकस असतं ना मुल बायका म्हणजे मुलींना घऽऽ रातली कोण नको असतात, म्हणजे आपलं कुटुंब म्हणजे नवरा बायको आणि एक मुलगा असं ऽ एवढंच कुटुंब पण त्याच्यामुळे एक नुकसान होत त्यांचऽऽ कि त्यांच्या आदोगरच्या पिढींचं अऽऽसंस्कारऽऽ आपल्या मुलांना ती लोक नाही देऊ शकत. आता त्याच्या आजोबा बघ ना ते म्हणजे त्यांचे आयुष्याचा अनुभव. किती वर्षाचे अनुभव बरोबर ना आणि त्यांच्या मुला. ला वाढवताना त्यांच्याकडून झालेल्या चुका. ह्याचा अनुभव हा. हे दोन गोष्टींचे अनुभव त्यांच्याकडे असतात की नाही. आणि मग त्यांच्या नातवाला त्याचा किती फायदा होईल. बरोबर कि नाही?
अगदीच अगदीच बरोबर आणि तुला सांगू का म्हणजे माझा मुलग पन बघ म्हणजे माझ्याकडे कमी राहणार, पण आजी, आजोबा म्हंटल म्हणजे ना की तो अगदीच. हो आनंदाने त्यांच्याकडे म्हणजे रात्री पण तो त्यांच्याकडेच झोपतो. आजोबा छान गोष्टी सांगतात आणि मी दिवसभर दमते नां बरेच काम केल्यानंतर रात्री अं काय त्याला गोष्ट सांगणार मी, मीच थकलेली असते. पण मग त्याला मात्र आजोबा. रोज गोष्ट सांगतात त्याच्यामुळे मग माझ्यासाठी ते एक गोष्ट खूप छान हो जाते, की त्याला ते छान सांभाळून घेतात. संस्कार शिदोरी जी आपण म्हणतो ना ती त्यांच्याकडूनच
मला तेच बोलायचंय की संस्काराची शिदोरी कारण का असं असतं. मी बोलली ना की त्यांचा स्वतः वाढवताना स्वतःचा वाढताना अनुभव. परत त्यांच्या मुलाला वाढवताना त्याचा अनुभव ते दोन अनुभव त्यांच्या गाठीशी असतात. आणि त्यात त्यांनी केलेल चूक आहे. मगं ह्यात तिसरे किती फायदा होईल. पण आताच्या पिढीला ना ह्या गोष्टी नकोच असतात म्हणजे असं एक- सासू सासरे नको असतात असं नसतं ना पण. आपण किती नुकसान करतोय आपण एखाद
तुला सांगू कसं की या एक गोष्ट कशी वाटते की सासू सासऱ्यांनी पण काही गोष्टी समजून घ्यायला अ जसं की आ आमच्या शेजारीच एक एकत्र कुटुंब पद्धतीत राहतात तर त्या- त एवढ्याच ट्रिक आहेत काही बाबतीत की तिला मगं असं बाहेर जास्त जाऊ देणार नाही इव्हन माझ्याशी पण बोलू देत नाही जास्त अस कोणाशी गप मारू देत नाहीत, नवऱ्यासोबत कुठे बाहेर जाऊ देणार नाही. अ साडीच घालायला सांगतात,
हा इतकं हे नाही ना आताच हच्यात आता कोण राहत. एखादी शिकलेली मुलगी इतक अं स म्हणजे बंधनात आयुष्य नाही जगू शकत ना
अर्थात मगं त्याच्यामुळे मग वैतागतात अग आणि सुना पण माहित ठी का मग कसं वाटतं त्यांना हे की नको बाबा आपला नवरा आणि आपण राहूयात
नाही असं नसत ना, हा म्हणजे परिस्थितीनुसार तस होऊ शकत, पण म तेच ना मु मुालात म्हणजे आणि कस असतय मगं त्यावेळेस चे हे संस्कार म्हणजे त्यांच्या पिढीचे त्यांनी पुढच्या हिच्यावर ती अगदी लागली नाही पाहिजेत आताच्या युगानुसार काळानुसार थोडस मिळत जुळत राहून मग पुढे जाऊ शकतो ना आपण म्हणजे मगं त्यांनाही त्यांनाही त्याचा फायदा आणि तुम्हालाही फायदा
अगदीच मला तर वाटतस की तुझ्या तुझे जसे विचार आहेत ना तसे विचार जर प्रत्येक सासूने आमलात आणले ना तर विभक्त कुटुंब पद्धतीच होणार नाही सगळे एकत्र राहतील माहि ठी का पण का काय माहिती या गोष्टी
मला मी खरं सांगू का हे संस्कार आहेत ना माझ्या सासूने मला दिलेत माझी, माझी सासू तर ना म्हणजे आपण तर इतकं शिकलेल वगैरे पण माझी सासू तर शिक्षण नव्हतं पण संसार कस सांभाळा यचा तिज तिलाच ति म्हणजे इतके छान संस्कार तिने तिच्या मुलांवरती के ना आणि आम्हा सुननावरती पण आता त्या नाही आहेत मला त्यांच्या त्याची खुप अठवन येते, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांचे संस्कार आम्हाला दिसले आणि ते आम्ही वेचत गेलो आणि आम्ही फुलत गेलो
ऐक ना सखी खूप पाऊस सुरु झालाय इथे मी कपडे वाळत घातलेत बाहेर
अच्छा हो हो हो चालेल चालेल ख चालेल ओके बाय बाय